हॅलो तिकडून मोबाईल कहून आंती म्हणल तिच्यासोबत बोला साठी,
हा माझ्यासोबत बोलायसाठी आणते मी बाबा. आम्हाला करमत नाही म्हणे, आम्हाला करमत नाही म्हणे बाबा,
अमाला करमत नायी अमाला बोलाव लागत असत अरे कोण बोललाय. तस कस घरी आता कुठ जात तिच्या घरी तिन जाऊ बोलली.
तुझी आजी ओरडती ना बाबा माझ्या घरी आल्यावर,
मला थंडी वाजत नाही.
ये दादा,
पण झोपतच नाही बाई, हे बग तू तु जरा सुधारायचा त्याच्या पण वेगळी. जाताण तेन घेउन देन मी तुला कशी घ्यायची काय,
हा,
सगळ माहितीये न्यूट्रिशन कशे घ्यायचे काय, पण लय खर्च लागतो बई येड्यासारखा बर,
पण मंग ये मला ना, म्हणजे अस घरगुती उपाय पाहिजे मला अशे आयुर्वेदिक दावाखाने भरपूर दाखवताये.
नाही नाही दवाखाने नाही ते आपल्या याच्यातच पण मग न्यू,
बूरज ना म्हणताय तुला घ्यायच असल कदी त
काईच नको घेऊ काई काहीच नको घेऊ तुझी मुलगी शाळेत जायला लागल्यावर. हो, आपोआप सुदर्शील माझ्यावरून सांगते मी, ऐक तू तुझ्यापेक्षाही बारीक होती मी, माये फोटो काही तू जुने,
अग बारीक असायला काय करू ते पण माझ म्हणजे माझी तब्येत मला च साथ नाही देत आहे. मला सकाळी उठाव वाटत नायी, माझे पूर्ण हाड आहे का शरीरातले हाडं पूर्ण दुखताये माहिती का?
आता दूध प्यायचं ना.
बई दूध प्यायला क आवडल तर पायीजे मला मी बळ जबरी पण करून बघतीये? पण मला ना ॲसिडिटी होती तू काही म्हण,
मला वी होत तसच माझ बि, दूध प्यायचे बदाम खायची. बदनामकाला, बदामला काय करायचं माहिती
बदामनी पण, तू म्हणती पण बदामनी पण त्रास होतो मला ना मला ना म्हणजे डायजेशन पोट दुखवत डायरेक्ट पोट दुखतं माझं
हा नाही तसं नाही खायचे ना ते, तसे खायचे ना ते तांब्याच्या भांड्यात
ते ना, हा ना
तांब्या तांब्याच्या तांब्याच्या भांड्यात भिजवायचे मी एवढे एवढे भांड आणलं तांब्याचे त्याच्यात भिजवते मी पोरांना कारण की त्याच्यात उष्ण असते ना तर ते तांब्याच्या भांड्यात जर भिजवलं ना ते उष्णता कमी होऊन जाईल त्याची हा मी तेच करते मी उष्ण ते तांब्याचं छोटं छोटं पात्र फुलपात्र आता तरी घेऊन आली तू
हाव का नाही मग आनन ना मी पण
हा माझ्याकडे फुलपात्र छोटासा ग्लास आहे त्यात भिजू घालते आणि यांना बी सी एसेड भिजू घालून राहिले आता
हाव का अ त्याच्यात चियाचा पण रिसॉर्ट आहे बरं का
हा लय भारी रिझल्ट आहे मी घेतले ना मागं मागं
आणि तू कशाला घेते तुला वजन वाढायचं तुला गेन करायचेय थोडी लॉस थोडी करायचे
वजन लॉस नाही होत त्यानी त्यानी लॉस बी होतो पण ऐक ना इम्युनिटी छान भेटते त्यानी
नाही बाई लॉस होतो त्यानी वेट लॉस होतं तू घेऊ नको ते तू आत्ता शिक वेट गेन झालं तुझं वेट लॉस होतं त्यानी
अगं रिझल्ट खूप छान आहे त्याचे असं थोडीए
रिसॉर्टला काय करती त्यानी वेट लगेच लॉस होऊन जातं कारण की माझी एक म्हणजे अशी एक फ्रेंड होती ती म्हणजे शरीराला खूप होती अगं जोपासती ना म्हणजे अशी श्याऐंशी, सत्याऐंशी होती तर तिला ना डॉक् नी सल्ला दिला होता चियाचा तर ती डेली गरम पाण्यात घ्यायची सकाळी आ त्या गरम पाण्याने म्हणजे भिजू हा रात्री भिज तू घालायचे आणि सकाळी कोमट पाण्यात प्यायची ती आणि लिंबू टाकून प्यायची बरं का त्याला लिंबू टाकून प्यायची तर तिने पूर्ण म्हणजे इतकं लगातार तिने पूर्ण तीन महिने तर कोर्स केला तर तिचा डायरेक्ट दहा किलो वजन कमी झालं दहा किलो वजन तीन महिन्याचा रिझल्ट दहा मै दहा किलो
अ यांच्या मागं लागत दोन तिन महिने आता थांब
तीन महिने पूर्ण जर कोर्स केला
नाही ना गं तब्येत पण चांगली नाही ना जास्त
अ आणि झालं का तीन महिने तिने ते केलं तर ती आता ते पूर्ण तीन महिने करून अजून तीन महिने केले तर ती आता स्लीम मध्ये कुठं आत्ताशिक आडुसष्ट साठ आडुसष्ट पासठ वर येते सध्या
बापरे
आणि इतकी सुंदर दिसतीय बघ ती आता. मुळात ती खूप सुंदर होती, एकदमच ती कसं झालं तिला समजलच नाही, एकदम वेट वाढून गेलं तिचं. त्या चिया सरीचा ट इतका सुंदर आला तिला, ती काय करती रात्री भिजू घालायची. आणि सकाळी काय कराय ची थोडसं कोमट पाणी टाकून, लिंबू टाकून आणि ते चिया सिड टाकून. प्यायची.
कोमट पाणी नाही कोमट पाणी नाही देत तसच पिऊन घेते भिजलेलं. उद्यापासून करून पाहते तसं कोमट. उद्यापासून तसंच करते आता, उद्यापासून तसंच करते आता.
लिंबू लिंबू पिळून दिला का त्याचा रिझर्ट पण छान.
हूं.... ते कस होतं माहितीय का मग मा समोर
बरं तुला कॉल करते मी.
हुं.. मम्मी मला टीव्ही पाहायचाय, थांबरे. लाईट नाही टि. वी. कायसे पाहता रे लाईट नाही ना.